हॅलो.
हा बोला ते.
नमस्कार म्हटल.
नमस्कार ह.
काय चाल
नमस्कार म्हटलं. काय नाही व्यवस्थित चालू ये. काय नाही व्यवस्थित काम चालू येत म्हंटलं उमेद बियानाचं काम आहे
हां हां हां.
ते चालू के वाय सी ही के वाय सी ते चालू आहे.
के वाय सी करणं चालूय का तुमचं पण?
तुमचं काय चाल, हो ना हो ना. के वाय सी चालू आहे. हो का?
आमच्या गावात पी जे आहेत ना माप पण तशी लोक स्वर्ग तो नेतो का.
हां हां.
तसे पी ऑनलाईन करायची आहेत आता मला.
हो का?
हम्म.
आण किती पी जी आहे तुमच्या गावाला?
आमच्या गावाला पाच पी जी ये पाच पाच लाखाची तीन. आणि दीड दीड लाख दिलेले दोन पी जींना परत असे पाच पि जी सगळे.
हा हा हा.
पाचही पी जी मलाच करायची ऑनलाईन.
हो का?
हो.
खूप वेळ लागत असलं ना?
जास्त वेळ नाही लागतो पण मग तो हिशोब नाही वेळ नाही लागत एवढा, पण मग तो हिशोबचं किचकटय. काय झालेलं आहे बाई लोकांनी पैसे घेऊन घेतलेले नंतर न एक रुपयाचा व्यहार खात्यावर दाखवलेला नाही.
हा हा हा.
मग तो प्रॉब्लेम येतो ना आता.
बरोबर.
सर्वांनी पैसे घेऊन घेतले पाच पाच लाख घेऊन घेतले काढून घेतले. नंतर न त्या खात्याकडे डूकूनच पाहिलं नाही.
हा बरोबर.
मग ते जेव्हा आपण भरतो का मग तो प्रॉब्लेम येतो आता.
हा.
आणि मग वर तिथे समजेल ना लगेच कि ऑनलाईन झाला हा.
हम्म आता ऑनलाईन कारभार झाल्यामुळे, आता कुठल्याच काही हे होत नाही. खोटं बोलायचं काही कामच नाही, हम्म. सगळं लगेच दिसतं ना, असं आहे.
जस भरतो ना ग्रामसंंघाचा आता
हा हा हां.
तसंच पी जीचं पण भरावं लागेल. तसं आता नाही, आता फक्त आपण गट ऑनलाईन करतो त्या पद्धतीचंय.
हम्म का?
आले पैसे गेलेले पैसे टाकायचे, नंतर ना पुढे पूर्ण वे लिहायचं याच्यात
हो का? हम्म बाकी काय चाललं?
बाकी काहीच नाही बाई, मग आज लग्न होतं आमच्या इथं इथं शेजारी. चुलत सासू राहता का त्यांच्या बहिणीच्या मुलाचं. लग्नाला गेली होती. आलो
हा हा.
परत रस्त्यालाच एक गाव आहे, माझ्या बहिणीचं बहिणीचा भाचा आहे ना. तिथे गेलो होतो, त्यांना क नई सापाने चावलं होतं.
बापरे.
हम्म, तर ने म का तो कोबरा साप होता.
हा हा.
मग तिथं पण ते ऍडमिट होते पाच सहा दिवस बघायल गे जाणं झालेलं नव्हतं.
हा हा हा.
मग आज त्या रस्त्यालाच गेलो मग जाताना जाऊन आलो.
हा बरं होऊन गेलं, कामात काम.
हम्म ते बर बई त्या मुलाला चावला. आणि त्याने लगेच त्याच्या स्वतःच्या हाताने जसा फेकला ना? तर तो तिथून घरी सुद्धा गेला नाही? लगेच तिथंच एक गाडी होती ना? गाडी काढून लगेच डॉक्टर कडे गेला.
हा हा हा
डॉक्टरकडे गेला डॉक्टरने सांगितलं की? लगेच मोठ्या हॉस्पिटलला जावं असं तिथून डॉक्टरची मोठी गाडी काढली. डाॅ डॉक्टर पण चांगलातलातो. स्वतःच गाडीमध्ये टाकून घेऊन गेला लगेच. स्वतः गाडीमध्ये टाकलं मालेगावला गेला ते विशच पसरू दिलं नाही ना त्याच्या शरीरात.
हा हा हा पण मुलगा केवढा होता?
मोठा तेराविचा य ना
बापरे! बराच मोठा होता.
हम् तेरावीचा मुलगा आहे. पण मग फास्ट आणि तो साप आहे. ना तो कोबरा साप होता. कोबरा नाग म्हणतात तो ज चावला ना वीस मिनटाच्या आत उपचार झाले. तर बरं नाहीेत माणूस मरून जात म्हणे डायरेक्ट
बापरे!
इतके फास्ट उपचार झाले. म्हणून वाचला तो
म ते स्वःतहुन फेकला म्हणे
हम्म स्वतः फेकला? आणि त्याची मम्मी पप्पा पंढरपूरला गेलेली होते?
बापरे! काही काही का होईना भगवान आडा आला ना हा
हा म नाहीेत आवघड होत.
बघ म भगवंतच त्यांना आडा आला ना?
हा मग भगवंतच नाहीत मग एवढा साप चावल्यावर आणि घरी कोणी नसल्यावर? एखादा मुलगा तर तीथुन घरी आला असता? टाइमप झाला असता? वीस मिनिट कुठे? निघु गेले असते.
म मग बिचऱ्याला काही का? होईना थोडसा उपचार लवकर झाला. जीवदान भेटलं ना? मग. अस अस नक्की काय चालं? काय माहीत वरी?
ह
आरेंजमेंट करा, ऑनलाईन करा, के वाय सी करा. शेतीचे कामं वेगळे?
मग शेतीचे काम चालू आहेत ना बईन. मक माझं बी एक कटाबर नई हं झालय आता. हा गटाचे कटा भरा. हम ह्म
त्याचे तुम्ही? भरताय राव
अजून काय भरलं नाही? बई सर सांगून राहिले पण हिशोब पाहिजे ना मग? पूर्ण हिशोबात त्यांनी हे केलं. त मग आपल्याला मग
त्याचा बी पूर्ण हिशोब लागेल.
हम्म मग
अस ये
हम्म
लयच कीचकट होऊन चालल, हो आणि एवढ्या एवढ्या मानधनात काय परवडेल ते काम आपल्याला
हम्म हम कायच पुरवडत नाही. महिला आपण बोलत नाही हो एकजुटीने हम्म महिला हो झाल्या पाहिजे.
ते आता सुद्धा काय सांगायला पाहिजे होत की, आम्ही केवायसी करणार नाही. दिवशी आहे ना आमचा कार्यक्रम होता ना आ आमदारांचा मुख्यमंत्र्यांच्या बड्डे निमित्त आमदारांनी कार्यक्रम ठेवलेला होता. तिथे आम्ही गेलो ना मग आपल्या उमेदच्या बाया होत्या ना
हम्म
सर्व काम मोबाईल वर आहे सर आ मला मोबाईल देण्यात यावा
हा हा हा.
ह हां.
दुसरी मागणी केली की, ग्रामसंघ ऑफिस प्रतेक ग्रामपंचायत
हां हां.
तिसरी मागणी मानधनात त्यांच्या वतीने दोन हजाराची वाढ होईल.
हा हां. हम्म
ची मागणी केली तुमचा कुठलाही कार्यक्रम असला तर आमच्या उमेदचं नाव पहिल्यांदा घेतलं गेलं पाहिजे.
हां हां हां.
तीच मागणी सांगितली. की आमच्या सर्व म्हणण्याच्या मतलब तर आमचं नाव चला पहिल्या एक नंबरला तर आम्हाला कार्यक्रमाला बोलवत चला आमचं नाव यायचं नसेल तर, आम्हाला कार्यक्रमाला बोलवत नका जावू.
बरोबर
असं सांगितलं.
आ उमेद उमेद हवी यांनाच पुढे महिला काढतय ना
उमेदमुळेच त्याचा कार्यक्रम सक्सेस होतो.
मग
उमेद नसल त्यांचा कार्यक्रम कस काय सक्सेस होईल
कस काय? सक्सेस होणार मग
होणारच नाही. सर्व गर्दी उमेदमुळे असते.
बरोबर
हम्म सी आर पी ची ताकद एवढी आहे ना हो, आता बघा माझ आमच्या गावातून जर मी ठरवलं ना, आम्ही पन्नास महिला जमवू श शकते. दुसरी एखादी बाई जमवू शकते का?
नाही बरोबर जमवू शकत.
नाही जमवू शकत आणि तुमच्या गाव जेवढ्या महिला तुम्ही तेवढ्या तुम्ही जमवू शकता तेवढी एखादी साधारण महिला जमवू शकते का?
नाही नाही जमू शकणार आन चार लोक आपल्याला काही विचारणार ते महिलेला काय विचार करणार? मी आता शंभर दीड दीड दोनचे फॉर्म याचे भरले ते अ एस. आय. आर. चे.
हा हा.
पी. एस. आय. आर.
पी. एस. आय. आर. चं काय आहे वो नेमकं कसं आहे ते?
ते मत मतदानच आहे वो.
ते बी. एल. ओ. करतात ते काम का?
ह मग ते काम हाम नई केलं.
हा हा.
त दीड दोनचे फॉर्म भरले मी स्वतःने बर का. परत दीड एकशे त ऑनलाईन केले हा दीड एकशे त ऑनलाईन केले. पण दोन ऐकशे फॉर्म दोनशेला वरती बी गेला असल आकडा त्यात एवढे तर फॉर्म आम्ही स्वतःहून भरले ते एवढे फॉर्म. ग्रामसेवक बाई ह ग्रामसेवक मॅडम मी असं आम्ही बसून हे काम केलं. कारण ग्रमसेवक मॅडमने बोलवलं ना. मग ग्रामपंचायतीत काही वेगळं येऊन राहिलं तरी आम्हाला बोलवता.
हो. चांगलंय म उलट आओ
म उलटीन कोणाच्या बी नीदर्शात येतं ना म म म
सूचना देता आपल क्रेडिट वाढतं
म असं काही बी झालं त आता हम
आली तर ती लगेच
म म
त्याच्यामुळे ग्रामपंचायतीच्या संपर्कात राहिलल चांगलंच आहे उलट.
म म काय विचारलं का आपल्याला पण मॅडम मदत करते ना
मग
आपण बी आपण बी मॅडमला मदत करायची.
हा आपण बी त्यांना त्यांनी काही सांगितलं आपण थोडी मदत करायची ते पण आपल्याला नाही तर काही काही गावांमध्ये काय राहत गवाण शेतीवाल्यांचान आपल्या उमेदवाल्यांचा कुठलाच संबंध येत नाही.
नाही आमच्या पहिले आम्ही ग्रामपंचायतीत जातो काहीही झालं तरी ग्रामपंचायत हे आणि आता त्यांना पण दिसून राहिल ना उमेद काय करून राहिला असं.
त्यांच्या बी लक्षात आल असेल ना
कुटूंब सर म म ये कुटुंब सर्वे तुमच्या पण गावाला आहे का?
म आहे ना.
आणला का तुम्ही?
नई ना अजून आणलं नाही ना. तुम्ही आणलं?
नाही ना आणलं नाही ना.
आणावं लागेल ते पण ते चांगलं ये बर का आपल्या फायद्यासाठी.
हो ना कुटूंब सर्वे का?
आपण कधी हा कुटुंब सर्वे ये आपण कधी बी माहिती काढू शकतो त्याच्यातून.
हो का
एकदा ते रजिस्टर जर भरलं आपल्याला कोणती् याची माहिली कोणत्या मैलीची माहि किंवा आपली विचारले तरी आपण काढू शकतो ना
हा बरोबर
असा हाय
रजिस्टर ब भरून जमा करायचे.
नाही ते रिटर्न राहील ना आपल्याजवळ हा
येतं ग काय काय ते नाही सांगता यणार पण सरांनी सांगितलं भरून अ ऑफिसला रिटर्न जमा जमा करायचे बो आज
हम्म हम्म
असं सांगितलं सरांनी. पण आताच घेऊन गेला पाहिजे होता केवायशि बीन ते पण बरोबरच झालं असत.
सोबतच झाला असत हा
आता तेच करावं लागणार गेलं का घेऊन यावं लागणार आणि केवायशि बि ते बी चालूच आहे अशा बी महिला एक एक दोन दोन